हम्म काय काय झालं
उसल हल
हां
सुनायला आल
अ सून माझी उचलून दिली की
हा हा
ते काय दिसतच नाही बाई कोला आलेला
तसच आहे
हम्म
पैसासाठी काय तर कराय लागते फक्त बोलायच तर आहेय बे आता कुठं काय जुजलायचय काय कुठं काय जायचंय म्हणून कयच
नाही नाही सोडखर बघय नाही असं करायचं पाहित कस
नाही नाही काय होत नाही ग आता केलं की आता काय नाही आज दुसरं काय नाही ग आता कुठं बँक डिटेल्स दिलेय आम्ही काय फ्रॉड झा बँकेच्या आहे सुतोय कायज
ह
हो हॅलो थांब नेटवर्क मध्ये जातोय ऐकली ना काय ग
हॅलो न का्या ए नता